हॅलो.
हा बोला ना, काय करताय? हो, काय करताय?
काय नाही जेवायालोय, तुम्ही काय करायलाय?
अ माझं झालं, जेवण वगैरे झालं जस्ट मुलगी खेळतीय तर आम्ही झोका बांधलाय त ती खेळतीय. हो तुम्ही काय बनवला आज? हो हो छोटी.
आज बघा भेंडीची भाजी, चपाती. मटकीच्या आमटी आणि भात बनवला.
अरे वा. मग व्हेज आवडतं की नॉन व्हेज?
दोन्ही पण
अच्छा आमचं झालं जेवण आम्ही आज मसाले भातच केलेला. थोडसा शॉर्टकट हो. मग काय मार्केट वगैरे शॉपिंग ला गेलेलं.
नाही नाही कॉलेज कॉलेजला गेलेलो मी कॉलेज आहे माझं चालू.
हा हा हा मग तुम्ही काय करता सध्या?
मी आता फस्ट इयरला आहे, हॉटेल मॅनेजमेंट शिकायला आप
ओके.
हम.
मग त्याबद्दल काय माहिती सांगते मला? ह.
म्हणजे ते कि आता आपण हॉटेलमध्ये वगैरे जातोय ना जेवायला वगैरे. तेच सगळं तिथं शिकवत ताता आम्हाला परत म्हणजे असं कॉलेज तेन छान आहे.
हा हा.
तिथं प्लेसमेंट वगैरे आहे म्हणजे बाहेर वगैरे पाठवतात तिथन.
हम्म.
हम्म तीन वर्षाच आहे ते आणि अडीच वर्ष शिकायचं आणि स हा महिने इंटर्नशिपला पाठवत्यात तिथूनच.
ओके मग ते ग्रॅज्युएशन बेस कि बारावी नंतर करता येत आपल्याला.
बारावी नंतरच पण डिग्री भेटते बारावी नंतर केल्यानंतर आणि जर दहावी नंतर केलं तर मग डिप्लोमा भेटतोय.
ओके. हा कुटुंब कसं आहे तुमचं जॉईंट फॅमिली आहे की?
नाही नाही जॉईंट फॅमिली नाही.
कोण कोण असत तुमच्या फॅमिलीमध्ये?
मम्मी, पप्पा एक लहान बहीण आहे, मोठा भाऊ आहे आणि मी.
ओके मग तुमचे सिस्टर ब्रो चे कधी भांडण वगैरे असे कधी होत नाही. त म मस्करीत मजे मजे मध्ये.
नाही लहान होतो तेव्हा आम्ही भांडत होतो पण आता नाही भांडत.
ओके.
तुम्ही काय कर
मी हाऊस वाईफच आहे.
होय काय? तुम्ही काय शिकलाय?
माझं बी एस सी केमेस्ट्री झालंय, डी एम एल टी झालं. हो डी एम एल टी, पी जी डी एम एल टी आणि त्यानंतर मी जर्नल ड्युटी असिस्टंट नर्सिंगच तीन महिन्याचा कोर्स केलोय मी.
हा म्हणजे जॉबला नाही जात तुम्ही?
हम्म.
जॉबला नाही जात तुम्ही?
नाही बाळ आहे ना छोट त्यामुळे तर नाही सध्या.
याच्या आधी कधी गेलता का नाही मग?
हो हो लग्नाच्या आधी केलेल्या आहे हॉस्पिटलमध्ये.
हा हा.
हम्म आणि मला त्या फील्डमध्ये आवड आहे मेडिकल क्षेत्रात. जे रुग्णांना सेवा देणं.
हा.
त्यामुळे मी तेच क्षेत्र निवडलेलं.
हा हा. तुमच्या घरी कोण कोण असतं मग?
माझी मुलगी आता मी गावी असते माझे मिस्टर पुण्यात असतात. आ मदत. सासूबाई आहेत मग चुलत सासू सासरे दीर अ नंदईच तर आत्ताच लग्न झालं.
हा, जॉईन फॅमिली आहे का तुमची?
हो. आणि आमचं जोडून शेती व्यवसाय त्यानंतर दूध व्यवसाय म्हणजे गाई, बकरी वगैरे
बकरी आहेत होय.
हो बकरी आहेत गाई आहेत.
गाई किती आहेत?
पाच गाई आहेत, पाच शेळी आहेत छोटे पिल्ले आहेत त्यांचे दोन तीन बघ
मग तुम्हीच करताय सगळं ते.
नाही सगळे घरातले मिळून करतात थोडं थोडस मला किचन वगैरे त त्यातलंच काम असतात.
हा हा हा.
आता गुरांच जरी म्हटलं तरी भरपूर असत दूध काढणं चारा.
हा.
मी घरातलं वगैरे बघते बाकीच जणांचं सगळं बघतात घरातले.
हा म्हणजे? इतकं काय असं म्हणजे सगळीजण असल्यामुळे इतकं काही काम नाही लागत.
हम्म, नाही काम डिवाइड होऊन जातं ना जॉईन फॅमिलीमध्ये.
हा.
हम्.
मुलगी केवढी आहे तुमची?
आता पावणे चार वर्षाची हाय ती.
होय.
हो.
म्हणून जॉब नाही वय करत तुम्ही?
हम् नाही. तुमच्याकडे कस यायचं गावी यात्रा वगैरे किंवा असे फंक्शन अस तील लग्न वगैरे तर कसं असतं तुमच्याकडे?
अ मी इकडं कोल्हापूरमध्ये राहते त्यामुळ इकडं कसं असं छानच असतंय सगळं.
पण पद्धत कशी असते लग्नाची वगैरे तुमच्या
नॉर्मलच की.
म्हणजे एकाच दिवशी असतं सगळं का? आमच्याकडे कसं आहे अ हा आमच्याकड हळदीचं फंक्शन मोठं असतं. म्हणजे आदल्या दिवशी आज अस साखरपुडा नंतर संध्याकाळी हळदी. हळदीचा मेन असत आमच्याकडं आणि दुसऱ्या दिवशी फक्त लग्न असतं.
आमच्या इकडं तस नसतंय म्हणजे
हम्म!
एंगेजमेंट कधी त्यांना पाहिजे तेव्हा करून घेतात त्याच्यानंतर मग एक दोन तीन महिन्यानंतर न एक पहिला मेहंदी चा कार्यक्रम असतोय म नंतर न हळदीचा कार्यक्रम म नंतर न लग्न असतंय.
ओके पण एका दिवशी असत सगळं म्हणजे हळदी लग्न वगैरे कि मग असं दोन दिवसात असत?
नाही नाही अ दोन तीन दिवस असं कार्यक्रम असत्यात सगळे.
हम्म हम्म हम्म! मग आता पावसाळ्यामध्ये काय होती तुमच्याकडे कंडिशन जो पाऊस झाला मध्यंतर त्यात?
नदीला पाणी आलेलं पण एवढं असं नव्ह त कि रोडवर म्हणजे थोडं आलेल रोडवर लई पण आलं नव्हतं.
हा हा, तरी मग तुम्ही मग पाऊस लागण्यापूर्वी तुम्ही काही तयारी करता का असं?
म्हणजे आमची शेती आहे त्याच्यामध्ये शेंगा वगैरे पेरतात.
हम्म हम्!
धान्य ते घालतात असं वेगवेगळें भाज्या
मग
भाज्या तेन घालत्यात.
हम्म हम्म हम्म!
तुम्ही काय का म्हणजे तुम्ही काय करताय शेतामध्ये?
आता आमच्याकडे तरी सध्या हेच ये मक्याच पिक असत.
हा!
जेणेकरून उन्हाळ्यामध्ये गुरांच्या चाऱ्याची सोय होऊन जाते.
हा!
म्हणजे जे आत्ता आपण करतो ते मग कटिंग करू नाई का कुट्टी टाईप एक छोटस कटिंग करून ते पण साठवलं जातं त्यामध्ये गुळ मीठ टाकून साठवल्यानंतर ते आपल्याला उन्हाळ्यापर्यंत वापरता येत कारण अ पावसाळी शेती असल्यामुळ
हा!
मग उन्हाळ्याच्या पण चाऱ्याची सोय करावी लागते.
मग ते चारा बारीक करायची मशीन वगैरे काय हाय काय?
अ नाही बोलावाव लागत बाहेरून मशीन ते मग त्यात पण आपण काय कर तो जे मक्याचे दण्याचे कणीस कणीस असत ना ते आपण सेप परेट करून घेतो आधी मग मक्याची कुट्टी करून घेतो. मग त्यात मीठ आणि गुळ टाकून ते पॅकिंग करून ठेव आणि मग मक्याचे जे कणिस असतात- ते टिकावं म्हणून जास्त दिवस- मग तस ते खराब होत ना, आणि मग... नंतर मग जे मक्याचे कणीस असतात त्याचे दाणे करून घेतले तर मशीनकडून- ते वाळून ते पण साठवले जातात- म ते विक्री करू शकतो किंवा मग जनावरांसाठी ते- दळून आणून ते पण गरम पाण्यात मिक्स करून देऊ शकतो त्यांना- दूध वाढीसाठी असते. ह...
मग त्या म्हशी खातात सगळ्या?
हो....
हम् मग ते शेळ्यांना वगैरे म्हणजे गाईला, शेळ्यांना ते चालते का?
हो हो... मग कस ते एक पावसाळी शेती असल्यामुळे आपल्याला ते- साठून ठेवावं लागत मग सोयाबीनच जे आपण सोयाबीन केल्या तर भूसा असतो- ते गहु, गहु आपण जे कटिंग करून नंतर मशीननी करतो ना- त्याच जे असतो भुसा वगैरे तो पण साठवून ठेवला जातो जेणेकरून मग उन्हाळ्यात चऱा कमतरता पडत नाही
हा
तुमच्याकडे करतात का
म्हणजे आमच्यात काय असं हे नाही हेत- मशी, गाई वगैरे काय नाही त्यामुळे एवढी काय मला आयडिया नाही त्याच्यातली-
हम् हम्... तुमच्याकडे काय व्यवसाय म्हणून काय चालतं सध्या
काय ते?
मग तुम्ही काय व्यवसाय वगैरे काय चालतात तिकडे तुमच्या भागात?
आमच्या इकडं पॉवरलूम आहेत हा म्हणजे अ हे ऊस एक जाते परत अजून काहीतरी असेल बरंच काहीतरी मला इतकं नाही माहिती
हम्म हम्म लोक य घरात दार लाऊन घ्यायचंबाहेर यायचं नाय
बाहेरचा आवाज येतो आ
हो हो हो नाही जायल होईल बंद
हम्म
हो ते कस गावी ऐना अ गावी ऐ ना अ थोडस चोरी ते प्रमाण आमुळे नाही का
हा
हम्म हो हो चालेल
मज होून